हॅल
येतोय का आवाज
हॅलो!
हा येतोय का आवाज?
हा बोला क हा आवरल कि तुमचं
हो आत्ताचवरून बसले पाहुणे आले होते त्यामुळे मग लागला मग म्हटलं आता झाला चा पाणी म्हटलं आता कराव स काला अजून म्हटलं तोपर्यंत एक दोन कॉल तरी करून घावे
हो माझे झाले पूर्ण.
होय का अरे वा बर झालं बर झालं ऑनलाईन भेट तेण मैत्रीिण वगैरे भेटली का.
नाही असंच की मी मेसेज टाकत होती सगळ्यांना
हा हा हा हा.
ह आहे बोललेन मग त्यांनाच पाच सहा वेळा कॉल केला
होय हा मग ठीक आहे मग बरं झालं होतात म्हटल्यानंतर आता पुढच्या टास्क तुम्हाला येतील ना नंतर मग
आता उद्या येणार ना आता नाही येणार
हा हा हो आज झाले म्हटल्यायंत उद्या येत
हा आज आता तीस कॉल झाले की झाले ना मग उद्या आहेत ना आता.
हा हा हा मला वेळ द आता मला संध्याकाळपर्यंत किती वाजे म्ह असत.
हो हो असते मी नऊ वाजेपर्यंत असते फक्त आता जरा असं साडेसात ते आठ साडेआठ पर्यंत मी नसणार आहे
हा हा हा हा
हा जरा स काम आहे म्हणून हे करणार आहे साडेसात ला आता जरा बाहेर जायचंय
बरोबर नाही
साडेसात ते साडेआठ फक्त एक तासभर जर असं कोण तर बघा नाही तर नाही त्याच्यानंतर मी फ्रीच आहे.
हा नाही आता मी मेसेज टाकतेच कारण की आज आता पण मैत्रिणी टाकला ते म्हंटले आता नको नंतर कर म्हंटलं तर तुम्हाला त बरे होय का, मग बरं झालं होईल माझ्या मग तोपर्यंत काही पाच सात जरी झाले ना तरी बरे पडते माझे आता मला वाटतं पंधरा पंधरातल्यातलं तेरावा चालू आहे.
होय काय हा हा ठीक आहे.
पाच्च ते पडतायत ना
हम् हम्म
हा
एका व्यक्तीला पाच वेळच फक्त
हा असंय का
हा
होय
एका व्यक्तीला लागोपाठ पाच वेळा केला अस तरी चालते मला पाच वेळा करायच नंतर पाच वेळा असेलझ.
हा हा हा हा ठेवते ठेवते
पाऊस आहे काय.
नाही उघडला आता उघडला
हम आमच्याकडे चालू झालाय बघा.
होय.
हम्म.
आमच्याकडे आता उघडला, होता मगाशी चिरचिर पण आता उघडला.
हम्म.
कंटिन्यू आरामची येतोय नाही तर नाही असच चालूय आणि मो ठा पण येनं झालाते रेमझेम चालू आहे नुसता.
टालायले आमच्या
होय का? हा. पंढरपूरला वगैरे कधी दर्शनाला गेला होता काय?
माजी वारी असत्या आषाढी वारी
असते या मग या आता येणारस आहे येणार आहे काय?
आता नाही आता म्हणजे एकवीस दिवस चालत असते मी.
बरं बो बा.
आता जरा अडचं नव्हती म्हणून मी यायले.
होय कुठून येतं मग कुठल्या पालखी बरोबर?
चंदूर दिंडी तुकाराम महाराज
तुकाराम महाराजांच्या पालखीवर वचताय. आं आम्ही गेलो होतो माऊली हम्म माउलींच्या पालखीला रात्री दर्शनाला गेलो होतो अक्षरशा खूप गर्दी होती. एवढी लोकं आहेत ना माऊलींच्या पालखीला की भरपूर तु राम महाराजां चा असते का गर्दी असते
असते की हम्म.
तुम्ही किती एकवीस दिवस असताय मग वारीत होय.
वय
आणि आषाडी एकादश झालं का रिटर्न का म?
दुसऱ्या दिवशी रिटर्न जेवायच तिथं तंबू बांधून राहिलेला असते आम्ही लय भारी सोहळा भरपूर असते घर भारी अस
होय का माझी आई पण जाते हे तिसरं वर्ष आहे. माउलींच्या पालखी बरोबर.
ते उपण कसला लय जर आता ह्यावे अडचणीन की मग ते चालतंय पण ते आपल्याला बरोबर वाटत नाही हो इकडं तिकडं हात लाग ते सगळीकडे विना वगैरे असते तुळस असतेया.
हा.
त्याम हम्म.
तुळस म्हणजे लेडीज घेतात काय?
होय तुळस लेडीज घेत्यात जेंन्टस एकटाच विना घेतोय.
हा हा हा.
म्हणजे असं पद बदलत्यात म ते तूळीस तेन सगळं इकडं तिकडं लाग ते यो एकतरी एवढं वारीला जायचं सगळंच धुऊन करून हातरून तेन मग ते बरोबर वाटत नाही हो.
नाही बरोबर आहे की गं. पण ते माणतात कि ते तर त्याच काय नसतंय वाटतं. जरी आली, वगैरे तर असंम्हणतात.
मी नाही, खरं नाही ते, बरोबर वाटत नाही म्हणून नाही, हा.
हे आप
इकडं, तिकडे सगळीकडेच, हात लागतंय ओ, जेवणनाला म्हणा सगळीकडेच हात एकवीस, दिवसाच्या एकवीस साड्या, एकवीस ड्रेस, एकवीस दिवसा सगळ, एकवीस दिवसाच सगळं साहित्य, घेऊनजायला लागते हो, उपवास असते. लोक लोकांचं, मग ते दिंडी करून एकतर, पुण्य कराया जातोय आपण आणि ते आणि, पापच होते ओ, हम म्हणून नाही, मी तरी नाही आता ह्या वर्षी गेलोच नाही, माझ्या असत पायवर चंदुरातनं आम्ही जातोय बघा.
होय का,
पायवारी असते, आमची.
हा, होय, किती वर्ष झालं करतंय.
मी, दोन वर्ष केले, त्याच्यानंतर ना गॅप आहे जरास, आणि जरास जर संघ, एकेक एक कायतर ते तर हायच, मुलं एक बारक होत, त्याच्यानंतर आता हे, गेल्या वर्षी आणि, ह्या वर्षीच फक्त जायले.
हो, हो, हो गेल्या वर्षी लहान असेल ना.
हम्म, हम्म,
मुलगा, आहे का, मुलगी?
मुलगा आहे.
होय, किती वर्षाचा आहे?
एक, सात वर्षाचा एकटाचा आहे.
होय.
बस तेवढा इथेच,
एकच भास हो, तेचना, हल्लीची
हल्लीचं नाही हो, परिस्थिती पण, आणि सिजरिंग असल्यामुळं, जरास
हा,
त्यामुळ हा, ह्या वातावरणात त्रास होतोय.
त्रास होतोय, नाही सिजरिंगला खूप त्रास होतो.
होय ओ,
ढगळ वातावरण, आलं ना की त्रास व्हायला, माझी पण दोन्ही, पण सिजर आहेत.
होय.
हम्म, त्यामुळ मला तर, खूप त्रास होतोय.
हम्म,
दिंडीचं कस मग म्हणजे, हे होतं का, हो राहायचं आता, माझी आई जाती, मला पण ह्या वर्षी चल म्हणतहोती. पण नाही म्हटला, अग म्हणजे कसं, हो म्हटलं तर आपलं गेलं तर पाहिजे ना.
होय, गेलं तर पाहिजे ना.
मैत्रिणी वगैरे म्हणत, होत्या आपण जाऊया.
हम्म, मग एक टप्पा करून यायचं, फक्त म्हणजे पुणे ते सासवड, नाही ते सासवड ते असं जेजुरी, एक टप्पा करून येयच.
होय का, तसं पण चालतंय काय?
चालतय ते पंढरं म्हणजे कसं वारीतला पांडुरंग तिथं देवरात देव्हारात नसतयत वारीतल्या लोकां बरोबरच असते म ते सासवड मधला हाय की नाय, पांडुरंग तिथं मूर्ती तिथनं जेजुरी किंवा पुणे ते सासवड एक टप्पा करून आपण एक टप्पा चालून यायचंच तिथनं हा असं करायचं
अस हो मला नव्हतं माहिती असं असं केलं तरी चालतंय की
चालतय एक टप्पा चालून यायच त्याला काहीही होत नाही.
होय.
हम्म आता बरडमध्ये आहे बहुतेक काहीतरी वारी
होय का?
वाल्ले वाल्ल्यात वाल्ल्यात आहे वाडतं वाल्यात आज माळशी रस्ते नं हिकडनं सगळं नात त कोत जेजुरी हम्म
हम्म
बरड, आता हिकडं आता बहुतेक वाल्यात आल्या वाडतं.
होय का, तेच ना
गोर
हा वेळापूरला मुक्काम असतय न
हा असतोय की, हम्म असं असं पाऊस यायला लागेला की बंगलं बंगलं मोठं असतात की नाय तिनी बोलवतात आत. येऊन झोपा का राहवा म्हणून खावा पिवा म्हणून संध्याकाळच मुक्काम असतोय ना दिवसभर चालायचंच दिवसभर कुठं प्रसाद मिळल तिथं खायांचं, कुणाच्या पण दिंडीत हं दिवसभर काय मिळेल ते खायांचं संध्याकाळी मस्त पैकी चपाती भाजी-बिजी सगळं पंचपकवान संध्याकाळचं जेवण हम्म तंबू बिंबू बांधून भारी वाटते एकवीस दिवस चालायचं आणि एकवीस साठ या एकवीस ड्रेस पावसात जे काय लाग तेते सगळं सगळं लेडीज साहित्य भरपूर आंघोळीला काय अ असं बाथरूम बिथरूम काय नाय असं उघडं कुठं नदी तलाव बिलाव काय दिसलं जायाचं, उड्या मारायचं, तिथनं आंघोळ करून यायचं असं.
होय आणि नुसते लेडीज असल्यामुळ नं काय वाटत नसल. दिवस गेलेले कळत नाय तिथं.
की नाय नाय जेंट्स पण असत्यात.
नाय नाय आंघोळीला वगैरे असं
आंघोळीला हा अस नाही हा सोबतीला लेडीज लेडीज असतात पण हित लेडीजचा घोळपा झाला की लगेचं तिकड जेंटचा घोळपा असं कोण लाजत नाय ओ माऊली माउली करून सगळेजण, असं हा त्यामुळ
नाय खरच म्हणजे ती एक आ
अनुभवच वेगळा हा आणि संध्याकाळ तर हरि पाट वगैरे, भारी लई भारी असतय संध्याकाळचं झिम्मा व्हय फुगडी तेन खेळायचं कारयचं भारी असतय संध्याकाळ
होय म तुमचं तुम मुक्काम कुठे कुठे असतात मग
मुक्काम सगळीकडेच की म्हणजे आता तिथं ते ठिकाण असते, माळशीर म्हणजे पुण्यात जे पुण म सासवड जेजुरी इथनं असं ही असं वळण आळंदी हो.
बापरे हो, एवढं लांबत.
चंदुरातन पुण्यात यायचं गाडीतन टेम्पो असत ते-ते मोठ-मोठ तिथंन यायचं मग पुण्यात तिथन जे चालाय चालायचं आळंदी तीथं तुकाराम महाराजांचं सगळं घ्या पादुका तेन घ्यायच्या त्या दिंडीच मागणं ज्या आमच्या दिंड्या असतात. मग आमचा सात नंबरचा आहे त्याच्या आधी ज्यांच्या ज्यांच्या गाड्या लागतात त्या. मग आमचा सात नंबर आम्ही तिथं थांबायचं त्या सात नंबरच्या त्यांच्या मागण मागणंच आम्ही असतोय मग आता समजा इथं पालखी थांबली. जेजुरीच्या अलीकड तर त्याच्या पुढं गाव असते एक दहा किलोमीटर जेजुरीच्या पुढे दहा मे किलोमीटर तिथं जाऊन आम्ही वसा करायची आणि तिथं तंबू बिंबू बांधायचे आणि तिथं राहायच एका तंबूत पाच ते सात बायका दहा बायका बसतात एका तंबूत असं मोठ्याच्या मोठे तंबू बांधतात.
हा म्हणजे पालखीचे पुढ असताय का तुम्ही?
हा आम्ही पालखीचे पुढ असतोय काय आता जेजुरीचं मंदिर आहे तिथं जर कणी अ तुकाराम महाराजांची पालखी थांबली. तर तेच्या दहा किलोमीटर पुढे आम्ही असतो. कारण ती फास्ट जाते ना पालकी त्यामुळे मग मी आवरून करून जायचं म्हटल्यावर आम्हाला जर असं घेवतं त्यामुळं ती जात्या पुढं जरा मग त्याच्यानंतर गाड्या आमच्या मागन अस. हम् मग पहाटच कोण बसणारी बसतात गाडीत कोण चालणारी चालतात मग पुढं जाऊन तळ तेन बांधाय लागते नाही मग ती गाडीतली माणसं पुढं जातात पुढं
हा.
रोजचा नाही नाही हा पुढे जाते तळ ते बांधायला लागते ना प्रत्येक ठिकाणाच तंबू काढायचं हे करायला लागत ते त्यामुळे तंबू बांधायचं प्रत्येक ठिकाण जवळजवळ अं चाळीस तीस किलोमीटर पस्तीस चाळीस असं किलोमीटर चालायला लागते. आंतर असतय रोजचं. डिग्रज आणि शेवटच ते भंडीश गाव होते पंढरपूर जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर आहे शेवटचा टप्पा आहे तो.
शेवटचं एवढं होय.
हम्म शेवटचा लई मोठठा एका दिवसात होतोय की होय. सकाळी चार वाजल्या तीन वाजल्यास चालत असते आम्ही.
बापरे तीन वाजल्यापासन
संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सात तला म्हणजे आम्ही तळाव पोहचतोय म्हणजे जिथं मट असते आमचं. म्हणजे आता माळशीरस आ आता समजा सासवड मधन पहाटे तीन ला उठून चालत गेलो आम्ही. तर अं जेजुरीत आम्ही संध्याकाळी सहा ला म्हणजे सात ला म्हणजे पोहचतेच कोण चुकत विकत नाही हा हा बरोबर. सगळी बराबरच असतोय आम्ही मग संध्याकाळी तिथं जाऊन जेवण करायचं जरा खाऊ करू लागायचं खाऊ बी लागायचं.
होय हा